हॅलो येतोय का आवाज हा काय करल्यास हॅलो हा बरीयस
होय हाय तुम्ही
होय आहे की खूप दिवसात काय बोलनच नाही झालं
हा होय हा जरा पोरांची एक्झाम तेन होती म्हणताना ओ
बर बर आणि काय मग मुलं कितवीला हाईत आता
माझी मुलगी आता पाचवीला जाणार आणि मुलगा माझा ज्युनियर के जी ला जाणार
होय एक मुलगा आणि एक मुलगीय काय
मुलगा एक मुलगीय
बर बर आणि काय मग मिस्टर काय कर तत
माझे मिस्टर जॉबला जातात कंपनीमध्ये
होय हम बरं आणि काय मग घरी मग सगळ जॉईंट फॅमिली हाय का
फॅमिलीय
होय बर मग आणी काय नाही बघ हाय बराय
हा हा
काय मुलाची एक्झाम झाल्या आता बारावीची
हा हा किती टक्के झाले
बासष्ट टक्के पडलेत होय
हम् हम् आणि बाकी काय नाही बघा निवणत सगळं हो आहेत तुमच्या
होय आहे बर आहे
हम्म हम्म हा एक ज म्हणजे एक तेधीर आहेत आणि जाऊ एक आहे सासू सासरे आणि त्यांना दोन मुलं आहेत जावेला एक मुलगा आहे मुल आहे
हो बर बर आणि काय मग
आणि काी नाही तुमच्या फॅमिलीत
आमच काय मी मिस्टर एक मुलगा आहे आई आहे
हा हा
आहे
ह ह
आणि काय मग बाकी मग सुट्टीला गेलास ख खठ
होय गेलोय सुट्टीला चालूय
होय बर बर
आणि तब्येत ते
सगळं बरं आहे
हम्म हम्म.
म्हटलं आता बरेच दिवसात कॉल नाही. म्हणून म्हंटल कॉल तर करावा काय? चल बाई बघूया तर म्हटल -
हम्म हम्म.
आणि काय मग?
आणि? बोला की -
आणि मग मम्मीकडे गेल्यास- हा.
हम्म पोरांची शा मुली- मुलांची शाळा सुटते ना? आता मग तेवढंच चार दिवस-
होय. पाहिजेच तेवढं.
वर्षातन एकदा तरी पाहिजेच कि थोडे दिवस-
होय -तेवढंच जरा बदल-
हम्म- परत आणि शाळा सुरु होते त्यामुळे मग काय परत- ते यायला-
मिळत नाही होय, तसच होतय अगं, एकदा शाळा चालू झाल्या की- कुठलं यायचं होतय?
हम्म- डब्बा होयच ते हम्म- तेवढंच त्यांना- पण चेंज. आपल्याला बी चेंज.
होय बरोबर च ते आणि मग?
आणि काय नाही. नाही नाही अजून. चालूय बघाय लागलोय. हम् -हम् नाही ते- अजून हे कुणाचं झालेल. माझच एकटीच झालय -
होय.
हम्म.
तूच मोठ्ठीयेस काय?
हा मीच मोठ्ठी ये.
ब आणि काय मग?
काय नाही. बाकी काय नाही निवांत. चार दिवस सुट्टी एन्जॉय करायची- आणि घरी गेल्यानंतर आपल्या र डेली रुटीन चालू.
होय.
तेवढंच फॅमिली बरोबर एन्जॉय व्हय ते ओ
होय तेच की. पुन्हा कुठं ग एकदा आपण शाळा
शाळा सुरू होयच की त्यामुळे म तेवढंच
बरं झालं गेलीस तेवढंच जरा चेंज पण पाहिजे आपल्याला.
होय.
आणि कामं काय आपली आहेताच आयुष्यभर, ती काय संपत नाहीत.
काय नाही. हर्ष न कुठे ऍडमिशन घेतल मग?
नाही अजून ऍडमिशनचं कुठं ग आता आता सी ई टी एक्झामचे रिझल्ट लागायचे आहेत. सि ई टी एक्झाम रिझल्ट झालंच ऍडमिशन नाही मग, हम्म, आता रिझल्ट पुढच्या महिन्यात.
हम्म हम्म.
मग तिथन बघायचं मग काय करतोय पुढं सगळं आता सी ई टी वर अवलंबून आहे.
होय आता ते एक झाले त्यामुळं काय हेच नाही
नीटची पण परीक्षा दिलय ती ते पण पेपर फुटला आणि आता पेप बरंय मग पुढच्या महिन्यात
हम्म हम्म.
त्यामुळ काय सगळं मुलांना काय
होयच की लय आता टफ झालंय ओ त्यामुळं कणी मुलासनी काय असं हेच नाहीये
होयस की तुझी मुलगी मग कुठं आहे शाळेला?
माझी ते बिसर मधेच असतात.
होय.
हम्म दोन्ही पण मुलं माझ्या बिसर मध्येच
बर बर.
हा.
तेच मग काय होतं म सगळ अवघडच झालंय शिक्षणाच आणि काय पेपर फूट कल्यामुळे आणि मुलं जरा आहे की आता कसं आता जवळजवळ वर्षभर अभ्यास कराय आता जरा पेपर झा मनुजर इ ला होते तोपर्यंत पेपर फुतो टु आणि
हम्म
काय करायचं मग
हम् अभ्यास करा आणि आणि कसं त्यांच्या मुलांच सगळ मोड ऑफ होत तव अस केल्यामुळं त्यांनी जेवढ ज्यांनी हा कष्ट करून लिहिलेला असा त्यासनी माहीत असतंय की आपण काय काय केलं आणि काय काय नाही
हो टप असतोय गं पेपर हा लय मुलांना डोकं लावायला लागत मी बी त्यात
मग का तर होय च की
झाल्यावर तर मग आता आमशी एक फ्रेश आहे त ग आता तीन तीन चार चार वर्ष मुल बस त्या त्यांनी काय करायचं सांग असं झाल्यावर लय प्रॉब्लेम येत आता लय प्रॉब्लेम झालेत त्यांचं कुणी कुणी काय आता पेपरसता म्हणजे टाकू हेच दिलेत विकूनच टाकलेत ना त्या लागत नाहीत म्हणून
होच किथे तर झाले सोडा मुलं कस हा झाले आता सगळं झाले कुणाला तर त्याच पुढं कुणाला तर त्याचे म्हणजे हेल्प होते म्हणूनच देते तो
होय
तम
त्याच के आम्हींतरी काय त्याचं काय नुसतं परीक्षा द्यायची म्हणूनच दिलं अस म्हण आम्ही कुठं त्याच काय त्याचा वेगळा सिलेबस असतो वेगळं आपल्यात नस स्टेट बोर्डचं नसते त्याला काही सुद्धा
हम्म हम्म
ते एनसीआर टी म्हणून आहे त्याचंच असते सगळं त्याच्या बेसवरच पेपर असतोय खूप ्ट पासथ
हम्म हम् हम्म
आणि मग काय म्हणतेस बाकी सगळं ठीक आहे बर्याच सगळे घर
हो सगळे घरचे बर आहेत बघा
हम्म
वांत
ह्ह्हह्ह हम
मकाय नाही
हम्म तू काय घरीच
होय मी घरीच असतोय छोटी मुलं आहेत त्यामुळं काय कुठं काय जॉब लाते पण काय जाता येत नाही
नेहा
त्यामुळं नाही घरीच त्यांचा अभ्यास तेन घ्यायचा चा घरची कामं करायची
होय घरी काय थोडे काम अस
हम्म त्यामुळं काय सगळं पुरा टाईम फॅमिलीला जातय
होय तसच होते
हम्म
हा आणि काय
काय नाही ब गा
हम्म हम्
फॅमिली टाईम एन्जॉय चालूयता
ह्ह्ह्हह्ह होय आता बाहेर गेलंय म्हंटल्यावर काय मग तेवढं झारा पाहिजेच की हम् अरु कुठे गेली
अर हा खेळायलाला गेल्याथ फ्रेंड्स झाल्यात तिच्या नवीन गेल्या आलेल्या दिवसापासून चालूच तीज
होय त कुठं जाईल तिथं मिक्स होत खरं तेच बरं आहे खरं मग आणि बाकी हाय का अजून चार दिवस सुट्टी
नाही सोमवारी रिटर्न
होय तर एवढं तर भेटलं जायच
होय ते जायचं नव्हतं हम् नव्हतच होतं कारण त्या परत ती जाणार आहे त्यामुळ मग मला म्हटल्या जाऊन जाते
हो आम्हालाच वाईट वाटत होतं म्हटलं आता मुलां शाळा चालू झाली की आणि हला भेटणार नाही जायला
हम्म मी ती बनली होती ना हम्म तेच कि त्यामुळं तेवढंच स्वामीनी ऐकलं म्हणायचं माझं
होच की आम्हाला सगळं कस तर वाटयचं मी आरूला म्हणायची पण काय अरे तुझं एक ठीक आहे ग तुझं असेल म्हण मम्मी न कुठं जायचं सांग बरं.
हम्म झाले की आता आरुची पण आता एक तारखेपासून शाळा सुरूवर परत त्याची पण नऊ तारखेपासून शाळा सुरू होणार
हो त्यामुळे होतच नाही ग मग जायचं आता कस मुलं मोठी झालंय शाळेत बिळेत जात ते मुलांचा.
हम्म हम्म तेच कार्यक्रमाने कार्यक्र आणि कुठे कार्यक्रम तर असला कुठ एक नाही तरर दोन दिवस त्यानंतर पोरांची शाळा म्हणायचं कुठं जायच होत नाही काय नाही. आणि राहाय मुळात ते पोर रा याला नाही म्हणतात असं.
या खायाला. आरू राहते खर का अजिबात नाही हम्म त्याला बिसून सवय आहे त्याला हम्म. त्यामुळ.
आणि मग बाकी
बाकी काय नाही बघा निवाणत सगळं.
हम्म हम्म.
रिलेॅक्स
हम्म हम्म हम्म.
होत नाही आपण स्वतहन रिलॅक्स झालो तरच रिलॅक्स होतय ना तर होतच नाही किती पण हे करा कुठला ना कुठला त प्रॉब्लेम असतोच त्याचा विचार करत बसल तर मग झालं.
होय तसच होत आग सगळ्यांचं तेच आहे.
त्याम हम्म.
चालते मग सुट्टी करा एन्जॉय ते ठेव काय मग हा. हम्म.